हा बोला.
शोभत का?
जेवन झालं?
हो झालं ना.
असस त्यालच तर बाकी आहे.
अच्छा
हा तुमची शाळा वगैरे उघडली की नाही?
नाही ना बाातही ना घ
असं खूप उशीर दर
कॉलेज आहे ना कॉलेज मध्ये वि शिरायला लागतो.
असं कस पंधरा जून गेलं का नाही. ओपन हो जात ना स्कूल,
काय?
पंधरा जून गेलं की नाही, मग स्कूल वगैरे ओपन होऊन जात ना म्हणून विचारलं!
हो ना
हम् तुमच्या शाळेत कॉलेजमध्ये शिक्षक चांगले शिकव,
हो खूप मस्त शिकवतात.
येस
प्रॅक्टिकल वगैरे घेतात खूप सारे खूप सारे गेम्स वगैरे शिकवतात. मंग अभ्यासाचे आपल्यालाजे नाही समज ते शिकवतात.
हा आणि शिक्षकां कस मनमोकळा बोलू शकतो. आपण शिक्षक, सोबत अस एकदम फ्रेंडली, ना फ्रेंडली बोलायचं कस एकदम मस्त लहान लहान मुलांच तर तसंच असं घाबरत शिक्षकांना, त्यांना किती सांगितलं, ना कि असं फ्रेंडली राहा तर म्हणजे घाबरायला पण पाहिजे, कारण आताचे मुलं थोडे आगाऊ.
हो ना
आता पण आता कसं आहे अ शिक्षक लोक पण मारत नाही.
त्याच्या मुळ हे सगळं हा, पहिल्या क नाही अभ्यास केला की माराच आता, तर अभ्यास करून जात. की नाही जा शिक्षाच नाही देत कोणती. हम्म आणि शिक्षकांसाठी कोणताही विषय शिकवण्याच्या पद्धती, तशीर प्रक्रिया असतो. हा अस ते ज्या मध्ये ते सोपे सोपे उदाहरण! सुरुवात करून विद्यार्थ्यांच्या ज्ञनात भर घालता. एकदम सोपे सोपे उदाहरण देता समजवता,
हो ना खूप सारे सबजेक्ट आहे. खूप सारे काही हे,
हा प्रत्येक विषया वेगवेगळे शिक्षक असतात, येेत शिकवता मारता बोलता, किती बाहेरी.
हो ना
हम्म अ सगळ्या विषयांचे वेगवेगळे सर त्यांचे शिकवण्याचे वेगवेग, व स्टाईल अस त्यां, पद्धतीने ते शिकवता की जस मुलांना कसं समजेल.
टीचर म्हणजे गुरु असतात आपले ते, आपल्या ज्ञान संस्कार प्रदान करतात.
हा गुरु असत आपल्या आईचे दुसर रूप असते ते,
हा.
आपली आई आपल्याना माया अ दया अ कोणाशी कसं बोलायचं ते शिकवता आणि सर लोक तर ज्ञानची हा ज्ञान ची भर घालतात.
उपक्रम घेतात.
हा खूप नवनवीन मस मस्त कार्यक्रम बसून पण घेतातेय तसे त्याच पद्धतीने त्यांच्या पद्धतीने तसे कार्यक्रम बनवून घेता
पहिले तर आपले भारताचे पहिले माझे राष्ट्रपती होते भारतरत्न अय सर्व पल्ली राधा कृष्णन हेनी सर्व काढलं
हा सावित्रीबाई फुलेंनी मग ते शिक्षण वगैरे ती शाळा होय. शनिवार पेठत पहिली शाळा ओपन केली त्यांनी किती भारी.
ते राहिले नसते तर आपण आता शिकलो असतो का नाही काय माहिती.
हा त्यांनी जर शाळा सावित्रीबाई जर शिकल्या नसत्या आणि त्यांनी जर शाळा काढल्या नसत्या तर आपण आज शिकलो नसतो एवढी प्रगती झालीचं नसती जगाची.
हो ना.
हा खूप म्हणजे त्यांनी किती शेण त्यांच्यावर किती फेकतो ह. दगड गोटे शेण किती फेकलं?
हो ना.
किती सइन सयन शक्ती त्यांच्यामध्ये आपण आत्ताच्या जनरेशनला बघतो ना आता एवढं कोणी नाई करेल.
हो ना.
हा तर तेव्हा तेव्हाचा काळ म्हणजे खूप भारी होता. हा. आपल्या आपण लक्ष देत नाही मग ते समजत नाही.
मान करतात.
ह काय काय बोलता अ त्यांच्या त्यांचे वेगवेगळ पद्धती त्यांना नाव ठेवता.
हो ना.
हे नाही करायला पाहिजे हा त्यां अपमान ये ते आपल्याला ज्ञान ज्ञान देत आणि आपण त्यांच असं
अपमान नाही केला पाहिजे.
हम्म आणि आधिक विषयाचा अभ्यास कर करतातेय त्यां ते ते स्वतः पहिला अभ्यास करता आणि मग मुलांना अ शिकवता.
पुस्तकांचे ज्ञान देतात.
हा. ते पहिले सर्व पुस्तकाचं ज्ञान घेतात ते स्वतः स्टडी अभ्यास करता आणि मग अ मुलांना हा मग मुलांना शिकवता.
मजा येते पण रज
हा शाळेचे दिवस म्हणजे म्हटलंय की एकदम भारी दिवस अस सर लोकांशी जर फ्रेंडली गप्पा ज मारलं ना तर ते पण आपल्याशी फ्रेंडली होता. अभ्यासाच्या वेळेस अभ्यास मस्ती ज्यावेळेस मस्तीस फ्रेंडली बोलायच फ्रेंडली ज वेस फ्रेंडली बोला. ज्याच्यात जेथ जेथ जच्या त्याच्या वेळेत जेथ जेथ काम करायचं तर एकदम मस्त होतं.
हो ना.
नाही असं वाटत पण नाही आपल्याना की आपण शिकावा नाही असं जर आपण एक असं एकदम सोप्या पद्धतीने जर घेतलं
पहिले सर लोक पण खूप स्ट्रिक होते पहिले म म्हणजे मुलं पण जायला घाबरायची मी जाणार मला मारणार. मी अभ्यास केला नाही पण आता तर तसं काहिच नाहीेये.
तसं काही नाही या जा तुमचं घर असं झालंय आता. त्यांना वरून परवानगी नाहीये ना मारायची तर ते पण कस काय मारू शकता. असं शिक्षा वगैरे काही नाही अप हूं.
केलं पाहिजे फक्त ते आता असं झालंय समजून सांगून देतात.
हा पण ते पण ज्याला समजलं त्याला समजवत ज्याला नाही समजत त्याला काही समजत मग मजाकमध्ये घेतो. हूं हूं!
जायला पाहिजे आपण. सर्वांनी शिक्ष आपल सर्व मानणार असं वगैरे नाही करायला पाहिजे. सर्वांनी आपण कॉलेज वगैरे शाळेमध्ये गेलं पाहिजे असे.
आता मुलं तसं शिक्षक काही बोलले की, लगे त्यांचं मागे उत्तर देता.
हो ना
गुरु म्हणजे गुरु नाही समजत ते दुसरंच काही त्यांना काहीतरी वाटत.
हा ना.
मग आणि असं कस पहिले खूप भारी होत किवा शिक्षा द्याय ते बेंच व उभे करून ते हात बेंच वर ठेवून त्या छड्यांनी मारायची की किती होत पाहिल. आता तरी एवढ्या कोणाला, एवढी रुची नाहीये शाळेत. फॅशन म्हणून कॉलेज म पण फक्त फॅशन म्हणून जाताय येताय कॉलेजच्या नावावर जात आणि शा ब त नाही बंक मारता कॉलेजला.
हो ना खूप सार
किती बेकार ह लेक्चर, अटेंड करत नाही. शिक्षक लोकां ना वाटतं की आज मुलं आले नाहीये. पण शिक्षक लोकांना कुठे माहिती की हे बंक मारत आले सर
हो ना.
मग.
नाही केलं पाहिजे असं.
ह!
आपण शिकायला येतो, तर शिकल पाहिजे आणि ते शिकवलेल शी तात ते आपल्याना, आपल्या कामासाठी, आपल्या भविष्यासाठी.
मग आणि आपण जर शिकलो तर आपली जर प्रगती झाली, तर आपण किती पैसे कमू शकतो. किती उच्च पदी, आपल्याला पण कोणी रिस्पेक्ट देऊ शकत. आपण जर शिकलो तर, आण आपण जर शिकलो नई तर आपल्याना कसली रिस्पेक्ट कोणी दिईल. हूं आणि विशे जे ते विषय शिकवताना पण अगदी सोप्या व स्पष्ट भाषेत, भाषेत वापर करता. की स मुला एकदम सोप्या पद्धतीने कळायला पाहिजे. लवकर डोक्यात घुसायला पाहिजे. आजची जनरेशन म्हणजे मोबाईल वर पागल होऊन गेली सहसा तर.
हो ना.
म्हणून हे सगळं हे ह हे तंत्रज्ञान जस पुढे चाललं ना. तस, तसं ते वेगवेगळं होत चालल हूं. खूप अस ब्लॅकबोर्ड चा वापर करता, महत्त्वाचे मुद्दे लिहून देत देता, आताच तर कस महत्वाचे मुद्दे जर लिहून दिेले फळ्यावर आ असंच ये फोटो काढून घेता, फोटो काढून घरी लिहू, असं म्हणता.
अ लिहीत नाही.
पहिले तर कसं आहे, ज्या फळ्यावर लिहिलं की आम्हा आम्हाला पण लगेच लिहायला लावायचे.
हा!
आता त नही अ सर आम्ही फोटो काढून घेतो, मग घरी जाऊन लिहू मोबाईल मधन असं म्हणता. किती हे हा अस चित्रकलाचे सर पण कि, किती भारी असतात, असं चित्र काढायला असं मस्त पेन्सिल वगैरे धरायला,
त्या त्याचे एक्झाम पण होते प्रॅक्टिस होते.
हा आणि त्याच्यावर पण खूप आपण फॅशन डिझाइनिंग, हे ते चित्रकलाच्या विषयावरच असतं ते पण. मग किती फिल्ड आहे. शिकण्यासारखं किती, ती आहे पण काय आताची जनरेशन शिक, नाही तिसर लोकांना नावे ठेवत.
खूप सारी फिल्ड आहे. ज्याच्यामध्ये जायचें त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो.
हा आपला फक्त माइंड चालायला पाहिजे. आणि आपण, फॉलो करायला पाहिजे, रूल्स तर मग सगळं काही होतं. मग आपण सरांना बोलतोय, आणि त्यांच्या मागे मागे उत्तर देतोय मग ते सगळ्यांचा पण नजरेत येतो. सरांच्या पण डोळ्यात आलं की मग ते बघतात मग ते त्यांचा परीस, त्यांचं काम ते बर्बर करत मग असं.
सारखे नाही राेले ना्री म्हणून मुलं पण मातून जातात.
पहिले पहिले कस आहे बँचेवर, करायचे ते बेस छड्या मारायचे किती काही पनिशमेंट द्यायचे. किती शंभर उठबशा घालायच्या किती काय काय होतं.
मुला शिकत नाही.
हा आता उलट राहता त्यांच एकदम सोप, करून दिलं तरी त्यांना अस शिकण्याची गोडी नाही.
हो आपण सर्वना सांगू शिकवा असं,
शिका मोबाईलचा वापर नका करू असं सगळ्यांना सांगू, चला बाय ह चला